हॅल बोला की कसलं सांग
छान आहे तु
हम्म्म नाही अजून काय करायलायसा-
काय नाही आहे ओ बसले तु पोरं आहेत खेळाय लागलेत
मी चहा करालोय
घरातली कुठ गेलीत
हं बाहेर गेलेत सगळीजण
हं हं मग तुझ आवडत छंद कुठल-कुठला आहे
माझा आवडता छंद
अं
वाचन
वाचन आहे व्हय आवडता विषय
आवडता विषय मराठी
मराठी आहे व्हय
हं हं
हं हं माझा पण मराठी
घरातली बरी आहेत
हं घरातले आहेत बरे आहेत तिकडचे
आहेत आहेत बरे आहेत कुठे गेलीत सगळीजण
झोपल्यात सगळी बाकीची, मी हाय बसलोय.
हम्म ह
हम् काय नाही आहे निवांत. मम्मी?
गेल्यात बाहेर.
अहा हा
आंटी त्यांची
हां ह
मग काय आणि
काय नाही ऍपच चाललंय बघ नवीन जॉइन आहे माझं.
होय होय नवीन जॉयानिंग
हम
मग काय आणि
काय नाही हाय बसलोय.
हा हा मग किती झालं?
आं
किती झालेत?
दोन झाल्यात आत्ता.
बरं बरं
आमचं तिसरं चालूय आता.
हां हां
अजून किती? अजून अठरा.
अठरा
अजून अठरा जणांसोबत बोलायचं आहे.
होय
मग आजचा काय मेनू होता?
मेनू आज अंड्याची चटणी. दही, भाकरी. भात. तुमच्याकडं?
आमच्याकडे आज फ्लावरची भाजी, कोबीची भाजी. शेवग्या शेंगंची आमटी, भात, भाकरी. असं मेनू होत संध्याकाळी काय मेनू हाय मग? आज सुट्ट्या सगळी घरात आहेत.
होय, पोरांना पण सुट्टी असल.
पोरास्नी सुट्ट्रीय तुमच्या घरातली?
हायत सगळी बसल्यात.
हा हा.
मग
काय नाही?
काय नाही?
हाय बसलोय.
हॅलो
तेच, सगळ्यांनी फोन करायला चालूय कार्या अँपसाठी
बरं बरं कधी येणार?
अं पुढच्या महिन्यात.
अम्म. मे महिन्यात सुट्टी पडल्यावर.
होय, सुट्टी पडल्यावर.
हम्म, ह. मग काय, आणि? काय नाही. हाय, बसलोय. आवरलं तुमचं?
नाही अजून आवरायला. आता अठरा जणांस सोबत बोलणार. अठराजण राहिल्यात कॉलवर.
ह.
त्यांच्या सोबत बोलून, मग आवरणार.
बरं, बरं. मग?
मग, भाऊ कुठे गेला?
भाऊ, हाईत बाहीर.
हम्म, ह. आज, आज मेन्यू कायेय मग, संध्याकाळी?
अजून, फिक्स झालं नाही. आता बघू, काय.
ह, ह.
हम्म. मग?
मग?
काय नाही. हाय, बसलोय.
आ, हां.
हम्म.
मम्मी तिकडं, आंटीकड गीलीय व्हय.
आंटीकडं गेलेत.
हं. दिदीला पण फोन लावालतो, कार्या ॲपसाठी.
हां.
ती काय फोनच उचलना झाल्याय.
का? झोपले असतील.
झोपल्या वाडतं.
हम्म, म्हणून उचलनात.
म्हणूनच उचलंना झाली.
हम्म, हम्.
बघू. आजोबा कुठं गेले?
आजोबा हायत. बाहेरयत.
बाहेरयत व्हय.
होय.
हम्. पप्पा, कामावरनं यायचेत अजून.
होय, आता सातला.
अ ह.
अहं.
हम्. ते नंतर अ ते कार्या ॲपचं, डाउनलोड होतय सगळं झाल्यानंत तर मग हे करायचं, नं.
काय?
अकाउंट नंबर टाकायचा नं?
होय, अकाउंट नंबर तेन बरोबर टाका. नाही तर, दुसऱ्याच्या हेजला पैसे जातील.
हम्म हम्म
अकाउंट नंबर बरं तिथं काय काय येतयं बघा.
आं आवडता खेळ कुठंला हाय मग? खो-खो हाय
हम्म
आहा
हम् तुमचा?
माझा कबड्डी.
कब्बड्डी हाय
कब्बडी, सायकल फिरवणे
बरं बर आणि काय न्हाय?
तुम्हाला सायकल आवडत नाही काय?
आवडत्या की.
हम्म हम्म फिरवताय काय नाही?
होय चालवतोय की
आ हा
मग आणि काय?
मग माहेरीे कुठलं देवस्थान हाय शेजारी असं वातावरण तेन?
संतुबाईचं हाय.
वातावरण कसं असतय?
चांगलं असतय.
हम्म हं यात्रा कधी असत्या तिकडची?
आता दीपावलीला असत्या.
दिपवाळीत अस त्या होय
होय दिवाळी झाली की आमची यात्रा सुरू होत्या.
अं हा
हम्म
ओ
मग
काय नाही पावसाचं वातावरण झालंय.
आं हां
अ तिकडं झालंय पावसाचं वातावरण? तो फोन आलेला सायलेंट कर की
हा हा हाईत तेंनं म एक मिनट हा बोला
चहा झाला की नाही मग?
चहा झालाय आता पिणार बघा.
चहा पिणार. मं कधी येणार मं इकडं?
येतो की आता.
कधी?
बघू सांगतो तुमास्नी, येऊन जातो.
बरं बरं चालतंय
हा
मम्मी आली का नाय म
नाहीत आलीत अजून
हा तिकड गेले होते.
होय. आता येतील नंतर, होय. झालेत की वाळ्यात वाडत आता काढायची नंतर
कुठली कुठली काढु, अ घातलायसां सांडगे
शाबूच घातले. एक किलो च, तांदळाचे केले. आणि शाबूचे घाटल्यात आज
आज आणि परत
होय.
आणि कुरुड्या तेनं
कुरुड्या केल्या की
केल्यास आणि अंडा पापड पण केलाय?
होय.
हम्म, हम्म, आम्हानी पण करा म
होय, हाय हाय करायचं की
अ, म च्या ऊकळलाय क नाय म
हाय उकळलाय आता, प्यायचा आवराल्यात सगळीजण सगळीजण एकत्र पितय.
सगळेजण एकत्र पितायसा व्हय.
होय.
आम्ही आल्यावर पितोय जसं, सगळीजण एकत्र
आं
आम्ही तिकडं आल्यावर पितोय तसं काय एकत्र
बरं बरं. म, काय नाय बसलोय बघा
अ ह, कॉलेज कधी चालू होणार ये म
कॉलेज आता, मी सी ई टी देणार हाय की
सी ए टी ची परीक्षा, मग त्याज ते हाय, याय नाई तारीख याय नाई, किती तारखेला पेपर आयत ते, अ
आता बघू, आलं की, मग आता, म्हणजे पेपर असलं क नाय, आठ दिवस अगोदर येतंय.
आ
म, आलंय की कनय नाय मग बघणार, मग त्या दिवशी सी ई टी देणार, आणि पुढे ऍडमिशन मग डिग्रीला घेणार.
हम्म, अभ्यास चांगला कर
हा, हाय सुरू हाय अभ्यास हा हा हा, म
आणि काय
काय नाई
म तिकडचा माहेरचा काय फोन आलता का नाय?
नाही आज कोण केलीत, दररोज करत्यात, मी पण कु ते केल्या नाही, टास्क कंप्लिट करताना.
हम्म टास्क कंप्लिट, म्हणजे किती बारापर्यंत करायचं न्हव टास्क कंप्लिट?
होय.
हा हा...
मग आता करायचा टास्क तेन कंप्लीट आणि मग करायचं.
तुझ किती कॉल झाल्यात मग? तुझा किती कॉल झाल्यात म्हणलं.
माझं आता पाच झाल्यात, अजून पंधरा राहिल्यात.
पाच कॉल झाल्यात व्हय??
होय.
ह हा.
आणि एक पंधरा राहिल्यात तेवढं करायचं.
बाकी काय आणि म??
काय नाही निवांत हाय, तुमचं?
माझ पण निवांत हाय बघ. बसलोय, ते टास्क च हे करत बसलोय. अजून बा किच सगळ आवरायचंय घरातलं, पहिला म्हनलं टास क कंप्लीट करूया म्हंटल.
हम्म.
कारण की, ते पहिल्यांदाच हाय तेज्यामुळ काय एवढं काय मला काय कळत न्हवत जादा.
बर बर...
अ अ...
हम्म अजून तुमचं पण राहिल्यात ना भरपूर. अजून पण तुमचं भर भरपूर राहिलंय म्हंटल.
काय टास्क व्हय? होय टास्क राहिल्यात ते आता कंप्लेट करणार की आता.
बरं बर.
कंप्लेट करून मग घरची काम करायची मग.
काय नाही बा हाय बसलोय.
बसलाय व्हय?
होय.
मम्मी कधी येणार हाय?
नंतर येत्यात.
नंतर येणार हाय व्हय.
हम्म बघा की जरा.
अ....
बघा म्हंटल फोन.
अं बघितलंय झालय ठेवु काय?
हां...
म्हणजे नंतर करतो आणि परत.